हॅलो.
झालं जेवण
झाले तुमचे?
झालं बाई आताच उठली. आताच झालं. एकादशी सोडायची होती.
हा
हॅलो येतोय ना आवाज?
हा बोला आवाज येताय.
हां हां काय खाल्ला आज चिकन मटन?
चिकन मटन नाही इटली सांबर
बापरे! बारी बारी खाता मग. इटली सांबर खाल्ली बारी बारी वाटत आहे तुमचं. करणार आहेत ना सगळेजण त्यांच्यामुळे. आ
करणार आहे घरी होते ना म्हणून.
तेच नावा तेच सांगते ना करणाऱ्याचा आवाज येत होता. हम्म.
ते आहे ना ते देव्या मंग संध्याकाळी ड्युटी राहील.
आ का हम्म हम्म काय करत? पाऊस तर पाना बाई उघडूनच गेला.
पाऊस पाऊस तर काय खरंच नाही पावसाचं. निस्ता गरम होतय निस्ता गरम होतय.
मस्त गरम हुन राहिला. आता लाईट बिल येणार नाही आता ए सी घेऊन टाका आता.
एसी एसी आता नाही आता भागव पडच्या उन्हाळ्यात
आ का तोपर्यंत हे निलून जाईल सगळं थोडसं.
तेच ना.
हम्म.
माझा भाऊचा मोबाईल चालू आहे किती दिवसापासून तो घेतला जात नाही.
काय म्हणतो नवीन मोबाईल
नवीन मोबाईल पाहिजे.
त्याला काय झा लहान आहे.
खराब होऊन गेलाय.
आं सांग ना म्हणा तुझ्या बायकोला.
. ते म्हणते माझंच कर्जा तेडून फेडून लंबे घुसू राहिली.
हा कर्ज फेडून राहिली मना तू आपते आम्ही बरतोय तू कशाचा कर्ज पिडून राहिली हम्म.
काही कुठे फिरायला जाऊन या ना मग.
कुठे जाऊ बाई आता शाळा चालू आहेत ना कुठे जाऊ फिरायला.
जायचं कुठ तरी फेरयान काय? काही सुट्टयांमध्ये काही प्लॅन रायतं. आता तर ते
ह.
राऊंड मध्ये का? कुठं? कुठे प्लॅन आहे मंग जायचं श्रावण मध्ये काय बाया ऋषी पंचमीला जाता?
उम्म आम्हाला ऋषीपंचमी आता मी सोडून दिली हो.
सोडून दिले का?
हा हा मागच्या वर्षी मागच्या च्या वर्षी शेवटची केली होती आईला बी सोडायची होती.
हा. हा.
हम्म तिला घेऊन प्रकाशाला गेली होती ना, मग तिथे सोडून आलो मग दोघं जण. जाऊ दे म्हटलं ग मी हम्म.
काय माई बा जास्त की किती वो.
आमच्या कोणीच पकडत नाही ऋषी पंचमी.
हा. ये इकडं जायचं शिखर शिंग- शिंगणापूर मस्त आहे शिखर शिंगणापूर.
हा हा हा.
हंम्म.
स्पिकर.
शिखर शिखर शिंगणा महादेवाचं मंदिर आहे महादेवाने परत लग्न केलं होतं तिथे एकदा.
हो का?
हम्म तिथं पार्वती बी आहे. फक्त नाही तर फक्त माझव हम्म.
चांगलं पाहायसारखं असल ना मग.
मग छान आहे ना पाहायसारखं, याच्यावर बघायचं ना युट्युब ला बघा तुम्ही. मस्त दाखवता.
युट्यूब ला का?
हा युट्यूबला. युट्यूब ला चालवून. टाकाून घ्यायचं नाव नाही, तर स्पीकरवरर बोलून घ्यायचं बरोबर येतं ते मंदिर. दाखवतात मग त्याचं ते. आज बाजार आहे आमचा, बाजार करायला जायचं नाही दुख लागत मला.
बा बाजारच. बाजार त्यातच राहतं.
हा. हो. हंम्म.
सोनू राहिले का पटापट मग सांगून देते ना, पटापट होऊन जात मग बाजार.
ती करून आणते ना, मी सकाळी आ
करून करून करून बरोबर करून घेते ती.
हा आणि ते मी स्वयंपाक पाणी करते यांचा नाश्ता पाणी आवरते भांडेकुंडे. तेवढ्यात तर माझी बाई राजदादा बाजार करून आणतात.
घरून आणता.
मला जायचं बी काम नाही राहत. बाजार करून आणते निवडून, नावडून फ्रीज मध्ये भरून देते. लयी काम करते माझी बाई
वांदा नाही राहत दुसऱ्या दिवशी मग घेऊन जाते जे घेऊन जायचं ते घेऊन जात ते जे राहू दे, ते राहू दे हा.
तिला जे पटलं तेच घेते नाही तर मग बाकी नाही.
आ हं. नाही. यार रवीवारी. त्याच त्यामा पोराला यायला काय झालं होतं? मग या र रविवार बोलून घ्यायचं होतं मग.
तर पोरगाने नाही सांगितलं.
काय म्हणे?
पोरगा म्हणे तीन वर्षने मोठे वा.
नाही रूपासाठी सांग ह
आता काल हं बायोडाटा टाकला, तर ते बाय जाणी अजून पाहिल ही नई.
अरे देेवा.
असं येते बाई जाचं बी, तेटच. भारे वारे ठेवते आणि पात नाहीन काही नाही. सांगितलं तिने मणे बाहेर टाक टाकून दिला ना मग. पोर नि पाययचं ना नीद्या.
म
चांगाच हे ना.
आता असं होऊन गेले नुसतं, लोकांच्या ना नुसत असं हे होऊन गेलेलं आहे. आमचे बी इतके बेरडून गेले आहेत ना. असं त्यांना वाटत नाही की, आपण पोरीवाले आहे का पोरवाले आहे अहं. काहीच नाही काहीच विचार करत नाही. आपण गेलो आलो तर समजेल का काय, ह ते डायरेक्ट आपल्याला सांगत तुम्ही येऊन जा. अरे कस य तुम्ही आमंत्रण द्यायला घरापर्यंत येत नाही. म्हणजे त्यांचं कसं राहतं तुम्ही आले तुम्हाला पटलं तर ठीक, नाही पटलं तर आम्ही काय तू च्या घर आलो नई. असं
असं पळता.
असं पाहतात म.
असं नाही मग, असं नाही समजत ते एका दोघांना गरज राहते का काय? कापण भिजावा ते व येतील.
येेतल ह हा.
ते म्हणतात त्यांनाच पोरगीवाला पोरगीवाला म्हणतो, त्यांना गरज आहे. पोरवाला म्हणत मुल गावाला म्हणतो त्यांना गरज ये. असत बाई अस का करता. असं थोडे ना चालतो.
आम्ही तर असं दाखवतच नाही हो बाई, आमचं जर आलं ना तही आम्हीज उलट स्वतःहून फोन करून घेतो, बोलून घेतो आपलं अजून आपल्या सरांचं कसं आहे? तुम्ही या तुम्ही या आपले सर त्यांना बोलवून घेता. सरांच काही तर मनात नाही राहत हा लोक तो असे अ बोलणारच नाही म पटकन की या बरं काका या ह. आपण त्यांना सांगावत तुम्ही या असं, पण ते नाही बोलायला तयार होत, अस होऊन गेलय आता. मी डोक्याल
आमचे तर एवढे विचित्र होऊन गेले तर विचारत असोय.
मग.
मोठी चेन लहाना चेन हे. हा अशी जेन तशी जेन करत राहता.
हम्म.
असं जीव करताना त्यापेक्षा पर्कामध्ये दिलेलं परवडतं.
परवडतं.
ह अस होून जात. कच
ते बी मारून दे. सगळ्यांचेच बोल राहून जातो ना मग, असं होऊन गेलं ना असं करून घेतलं आणि कायमचं मग ते. येजून जात.
ह ह कायचचा हा जिथं गेलं मग तिथं टोमन, जिथं गेलं तिथं टोमन बसत मग.
हा मग असं, तेच होऊन जात दुसरं काय. करायला तर होऊन जातं. नाही तरी आता ज जगदुनियामध्ये गहन पाणी फिरून राहिलं, काय काय करतील लोक. सांगूच नका.
चांगलं राहिलं तर मग असं, केलं तेच्या मुळं झालं.
हा.
असं म्हणता मग आणि वाट राहिल का मग असं नाही केलं असत? असं नाही झालं असत मग, कशाला करावा कशाला असं?
हा हम्म. तेव्हा तिला जात समान नको पाहिजे होता, इतर पाहिजे होते. असं होऊन जात. हम्म हम्म.
हा ने विचार करणार का परत. चांगलं होतंय काय वाईट जावं होतंय, ते नाही विचार करत.
अहं..
आज काय स्वयंपाक केला, मग पाटकरी.
पाटोडींची भाजी केली होती आज.
पाठवड्यांची भाजी करून टाकले.
हम्म. काय खायचं मटन खात नाही आवडत नाही, पोरगी आली का तेव्हाच आवडतं मटन. पण पोरगा आला का, तेव्हांच आवडतं.
तेला आवडत जीव अटकत ना. बापाच जीव अटकत पोरांमध्ये.
हा मंग. असं त्यांना वाटणारच नाही की, माझ्यासाठी घेऊन येऊन खाऊ आपण असं अह. पोरा आले का मग पोरगा आला का, तेव्हा मी मग सकाळची थैली धरून‌ उभी राहते.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
दुकानं बी उघडत नाही, तेवढ्यात पहिली तर.
कमहम बाई एख
अ.. असं राहतं ना.
अमा हं.. हम्म. पोरगी आली तर मग, विचारूनच नका मग माझं. आ हो पिक्चर पाहाला जाऊ इकडं. जेवण करायला जा. पुरा सेम.
हा असं होवून.
हा आज होऊन जात. जेव आभि जनूला. फोन केला तेव्हा तिला, तू ये ना तू ये ना अरे. तिच कामधंद्या सोडून कसं, काय येईल ती.
हं हं हं..
तू येते ना भेटाय. तू येते ना बेटा दर शुक्रवारी, वाटप्याल लागून जातात ति गे, आहा आहा हा हा हा. त्यांच्या जवळ फोन दिला म्हणजे, पहिले तिला तेच म्हणतात तू येतेय का. तू येते का. हां.. असं ये काय करता. हो..
ते एक माझ्या मैत्रीणने बी स्थळ आणलं होतं.
हम् हम्..
पण पोरगा तीन चार, तीन चार वर्षाचा लहान.
हम्म..
बरं काय करावा आणि निस्त, टेन्शन येऊन जात.
हा पे आता होऊन जायला, पाहिजे मग. चिंता लागून जाते. आता तर खरंच होऊन जायला पाहिजे, आता एवढे वर्षामध्ये.